हॅलो! हा नमस्कार ताई, कसे आहात? हा, हो आपलं बोलत होतो. की म्हटलं काय आवड एक एकाची वेगवेगळी असते ना. अ त्यामुळे हो, तुमच्याकडनं शिकायला आवडेल मला. आता तुमच्याकडन मला कळलं की, तुम्हाला खूप काय- काय नवीन- नवीन गोष्टी येतात करायला. हा. मला पण शिकवाल का,? तुम्ही.
हो, मग शिकवेल ना? का नाही शिकवणार? आता तुम्ही एवढे उत्सुक आहात. शिकण्यासाठी, मी शिकवणारच ना?
अ हा नाही महटलं आज हो.
आमच्याकडे पाऊसच नाही ना ओ.
हो, नाही ना? पाऊस कुठे आम
आणि इतकी हवा सोडलेली ना त्याच्यामुळे पाऊस नाहीये. ही हवा बंद व्हायला पाहिजे!.
पण ढग सगळे निघून जातात ना.
हो,
त्याच्यामुळे, आता जून सगळं पूर्ण, जवळजवळ त संपायला आला. अर्धा अधिक तर, जून गेला. म्हणजे, पाऊस नाही पडला तर पंचाईते. पुढे सगळी सगळ्याच गोष्टींची.
हो ना पिण्याच्या पाण्याचा पण खूप त्रास आहे आमच्या भागात तीन तीन चार चार दिवसां आड पाणी येतं. प्यायला, हो हो खूप त्रासे. खूप.
रे कठीणचये म्हणजे? पुढे तर जर पाऊस नाही पडला त पुढचं सगळं कठीणच चे म्हणजे?
हो. खूपच कठीण ना काय करणार हो ताई?
असं म्हणये. या वर्षी म्हणे दुष्काळ पडेल सगळीकडे ते लिहून येतं ना काय काय हे असं होत तस होत वगैरे हो ना दुष्काळाच हे हो ते लोक काय तिखट मीठ मसाला साला लावून सगळं आणखीन काय काय काय काय सांगतात ना हो. हे करून. ते अस पण तरी सुद्धा असं ऊस नाही पडतये म्हटल्यावर, तेवढं मनात येतच ना असं.
हो ना आणि वातावरण सकाळी इतकं पावसाच होतं पण पाऊसच नाही पडत असं वाटतं की आज किती पाऊस पडेल.
हो ढग येत तात पण ते काय खरं नाही म्हणजे वाऱ्या बरोबर निघून जातात ते.
हो णा ही हवा हा हवा बंद झाली ना त खूप पाऊस पडेल. पावसाच काहीच प्रॉब्लेम राहणार नाही.
हा पण ते काय हल्ली सगळी कडे वृक्ष तोड झाडांचे तोड तोड हे करतायेत काही म्हणजे हेच राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे सुद्धा थोडा परिणाम होतोच ना म्हणजे असं. त्याच्यावर
हो ना.
हा हा हा पण तुमच्याकडे तीन चार दिवसांनी पाणी येतं म्हणजे बापरे खूपच कठीणचये.
हो ना आणि काही सुविधा नाही हो ताई.
हो ना. म सगळं भरून ठेवायला लागत असेल.
हो आम म्हणजे टाक्या वगैरे सगळं भरून ठेवतो.
बापरे बाप!
आणि विना मोटारीचं तर पाणीच येणार नाही मग मोटर लावल्याशिवाय. पाण्याची मोटार लावणार तेव्हाच पाणी येईल नळाला.
हो हो हो हो बरोबर बर हो तेच ना सगळंच म्हणजे आपल्याला पूर्वी जेव्हा मुबलक असायचं तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसायची लोकांना म्हणजे आपल्याला म्हणजे काय सगळ्यांनाच. लोकांना जेव्हा ते मुलक असत तेव्हा आप पण वाटेल तसा त्याचा वापर करतो. आणि आपल्याला किंमत नसते आणि जेव्हा अशी टंचाई निर्माण होते. तेव्हा मग काय? तेव्हा म लोक हे करायला लागतात. म तेव्हा कळत ते आपल्याला सगळं त्याच. बरोबर ना खरंय किंमत कळायला लागतेय. मग ते अगदी म्हणजे. खरं सांगायचं तर म्हणजे पई-पई आपण म्हणतो ना. पैची-किंमत रुपयाची. सोडा पैची-किंमत कळते. पैई पण. एवढाच म्हणजे. असं हाय ते. हा.
तेच ना मग आपल्याला. खूप म्हणजे या महिन्यात जर पाणी नाही आला ना.
हम्म. नाही आणि. काय होतय. गरमी पण एवढी होते ना. काही करायला जायचं तर नुसतं घामानी सगळं अ पूर्ण भिजून जायला होतं. म्हणजे हो. हो ना स्वयंपाघरात गेलं. कि ते इतकं घामाघुमवायला होतं. आपला गॅस पेटवलेला अस हे पेटवलेलं असलं की पंखाही लावता येत नाही. काही नाही आणि आपण पूर्ण. घामाने भिजून जातो म्हणजे अक्षरशः निथळत असतो. कळत नाही काय करावत
आणि हा दिवस जात नाही बर का ताई. आपल्याला असं वाटत. की आता रात्र होईल. तेव्हा रात्र होईल. पण आठ वाजून जाता तोपर्यंत. म्हणजे काळ कुठ. अंधार पडतच नाही.
हम्म. बरोबर हम्म. हल्ली उशीरा पडतो ना. अंधार सगळा.
हो ना आणि हे बघा पाऊस जर सुरू झाला ना. जून महिन्यात.
हा.
आपल्याला सगळं अंधार अंधारच वाटतं ना. म्हणजे पाऊस ढग असत आकाशात ढग असल्यामुळे आपल्याला सूर्य दिसतच नाही आणखी गरमी आप आपर्ंत पोच
पोहोचत नाही हो खर तस झालं पाहिजे बाबा आता सहनच होत नाही
हम् खूप म्हणजे आता कंडाळ आलाय
ह काय करणार आपल्या आता ल्या नाहीत ना या गोष्टी सगळ्या
हो ना बघा ना
निसर्गाच सगळं चक्र स्व आता बिघडत चाललेलं आहे झाले पण त्यालाही कारणीभूत आपणच आहत ना माणस स सगळी
हो ते झाड तोडतो आपल्या सोयीनुसार आपण घर बांधतो त्याला जागा पाहिजे असते मोकळी म्हणून आपण झाडांची कत्तलच करतो एक प्रकारे
बरोबर आणि सर्रास झाली आहेत चाललेलं आहे सगळीकडे रस्ते मोठे करायचे अमुक हे करायचे चला तोडा झाड वाटेत येणारी अमुक झालं चला तोडा झाड वाटेत येणारे अरे पण ती मोठी क वयला आणि वाढायलाच किती वर्ष अनवर्ष लागलेली आहे आता ती तोडायला क्षणात आपण तोडू शकतो एका दिवशी पण वाढवायला किती तेच झाड वाढवायला किती ती वर्ष गेली असतील ना
हो आणि तीस तीस चाळीस वर्ष जुनी झाडं असतात नाही कुशल लोकं कापतात म्हणजे मला तर खूप त्रास होत होो या गोष्टींचा
हो ना ऐकूनच बघून म्हणजे त्या प्रत्यक्ष तिथे राहणारे जी लोक असतात त्यांच्या बिचऱ्यांच किती आहे आणि ज्यांनी ती वाढवलेली अस अ ज्यांनी हे अशीच तर नाही ना वाढली. लोकांनी काय ना, काय तर.
हो त्याला पण जीव लावा लागतो ना जोपर्यंत ते आपलं डोक्या एवढं होत नाही तोपर्यंत त्याला. किती जीव लावतो आपण पाणी वेळेवर खत वेळेवर पाणी.
हो.
ते वाढत. ना तर लावल लागलीच वाढत नाही ना अस. पण नाही ते लावल न लागलीच. वाढून जाते.
आणि त्याची मशागत करून त्याल ची फळ फुलं आपण घेत लेली असतात जे काय असेल ते. आणि तोडताना मात्र क्षणात. त्याच सगळं विध्वंस होन जातं.
हो ना आणि विचारही नाही करत हो लोक लाड. बोलच कापून सर्व मोकळे होता.
हो.
हो
आणि लोक एवढी हे करताय तरी सर्रास म्हणजे काय त्याला दधर बंदच राहिलेला नाहीये. तोडण्याच्यायाला हो आणि कडक पाहिजे तो कायदा असं नाही कि नुसतं कागदोपत्री कायदा हा. हो ना तेच तर तेवढा ज हे. पाहिजे त्याच्यावर वचक पाहिजे. तरच उपयोग ना नाहीतर. काय नाही हे. खरं पण वाईट वाटत. त एवढं मात्र खरं. य आणि कारण त्याचे परिणाम कळवत आहेत हे आता कळायला लागतं ना, आपल्याला.
पण मग आणि लोक विचार नाही करतो
हो खरंय त्याचा विचारच नाही कर प्रत्यय कोणाच्या डोक्यातच येत नाही की काय बाबा त्याचे परिणाम होणार आहेत पुढे जाऊन किंवा काय
ह आपल्याला किती त्रास होईल त्याच्यामुळे ते त्यांना काही
व एकीकडे म्हटलं झाडं लावा म्हणूनही सांगतायत आणि एकीकडे सगळे जण झाडं तोडत निघालेत
बघा ना आणि रेकॉर्ड बनवता की आम्ही पा झाडू लावले हजार झाडू लावले पण त्याच्यातली किती जगली हा पण एक प्रश्न आहे ना
त्याची काळजी घेणं सगळं सगळं चाल ना त्याच्यात
ककी तीस झाडं लावा तुम्ही एक लावा किंवा दोन लावा पण ते जगले का ते महत्वाचे ना
हो तेी जगली का आणि त्याचे पुढे कितपत कशी वाढ झालीय काय त्याला हे केलंय ह्याच्यावर कोणाचच हे नाहीये ते तेवढच महत्त्वाचं आहे ना नुसतं झाड लावणं काय झाड सगळे लावतील आम्ही लावली आम्ही लावली पण पुढे त्याची पाणी घालणं काळजी घेणं थोडं वाढसतो पण जेव्हा ते स्वतःच स्वतः हे व्हायला लागेल आता मोठी मोठी झाडं कसं स्वतःच स्वतः जगतात जरी त्यांना पाणी नाही मिळालं तरी तसं तस नवीन लावलेल्या झाडांच होत नाही ना त्यांना बिचाऱ्यांना जसं आपलं लहान मुूल असतं त्याला कसं सुरुवातीला त्याची आपल्यालाच काळजी घ्यावी लागते क नाही तसच झाडांचं आहे ना मग एकदा ते मोठं झालं स्वतः स्वतः सगळं करायला लागलं स्वावलंबी झालं कि मग हरकत नसते
हो आता झाड आपल्या डोक्या एवढं झालं तर आपण त्याला काही खत पाणी काही घालत नाही ते त्याची त्याची वाढ होते ना त्याची
ते आपण आपले आपण ते वाढत जात ते हे करून पण तोपर्यंत काही वर्ष तर त्याची काळजी घ्यावीच लागते ना खत पाणी वेळच्या वेळी मशागत करायची त्याची सगळी हे करून आणि हल्ली काय हो ते हे शेत भर शेतात वगैरे सुद्धा बियाणं लावतात हायब्रीड आणि ह्याच्या नावाखाली काय-काय एक-एक नवीन प्रयोग करतात. पण त्याचेही परिणाम. खर तर हे होतात ना. आपलं जुन हे जे आहे पूर्वीचे ह्याच्याप्रमाणे ते खरंच चांगलं होत ना.
हो खरंच पूर्वीच म ते जुने लक म्हणायचे म्हण होती ना. जुने लोक. लोकांची जुन ते सोनं असत.
हो खरं आहे ते. आता हे हायब्रीड आणि हायब्र्रीड. त्याच्या नावा एकमेकांमध्ये हे करून. काय त्याच निर्माण करतात. ते कळत नाही. त्याचे परिणामही आपल्याला आता दिसत नाही. शरीरावर होणारे. काही वर्ष गेली कि त्याचे परिणाम कळायला लागत. हे करून हो कनी नाही ते म्हणजे. आपण खातो खरं पूर्वीच जे सकसअन्न म्हणायचे. चांगलं आहे त- तस नाही ना राहिल.
आता काहीच नाहीं राहिला हो ताई पूर्वीसारख. हो झालेना, ताई झाले ना. आपले दहा मिनट.
खाली चला बोलू परत भेटू हा हा. चला.